आपण बोलायचं ताई.
अ तुम्ही र बोलू आपण
किंवा याच्याविषयी बोलायच आज. तुम्हाला आवड आहे का. पण म्हणजे व्यायाम याच्याविषयी बोलूयात आज आपण.
लेज
मग तुम्ही काय काय एक्सरसाइज म्हणजे स्वतःला फिट ठेवण्यासाठी काय काय करतात. योगा करतात कि काय करतात.
मी मी योगा वगैरे नाही करत. पण मग मी यांना आपलं मॉर्निंग वर्कआउट असतं आमच्याकडे तर मग मी जाते तिकडे. बिकॉज ऑफ हेल्थ साठी. हो मग हेल्थ साठी चांगलं आहे ते तर मग आम्ही जाते.
म ते
त्याच्याने नाही ते झुंबा टाईप हो झुंबा झुंबा टाईप काये
हा हा अरे वा अरे सगळे लोक एकत्र असल्यावर करायला छान वाटत असेल ना.
हो ऍक्च्युली आपण जेव्हा असं एकट वगैरे असतो ना. तेव्हा ते चांगलं नाही वाटत बट जेव्हा आपण अ एका ग्रुप म्हणून करतो तेव्हा ते चांगलं वाटत.
तुमचे तुमचे दिवस ठरलेले असतील ना हा हा हा हा.
असं काही दिवस वगैरे नाही चाललंयच
अच्छा अच्छा्. अच्छ मग नवीन प्रकार काय आहे म्हणजे त्याच्यात ओके म्हणजे किती सकाळी पाच ला वगैरे असं असतं का ते?
हो हो मॉर्निंगला पाच वाजेला पहिली बॅच असते दुसरी बॅच साडे सहा वाजेला असते. बॅच वाईज ते वर्क आउट आपल्याकडन करून ठी एक एक तास चालतोच.
अरे वा. आणि बॅच पण असल ना लेडीज वगैरे सर्व सगळे वयस्कर ता सगळ एकत्रच आहे.
आणि जेन्स दोन्ही एकत्र वेगळ वेगळं शेशण नाही होत पण मग ते हेल्थ साठीच चांगलं आहे म्हणजे वेट लॉस साठी तर चांग
खूप चांगले खूप चांगले अन झुंबा आपण झुबा करतो तर काही काही म्हणजे पाठीच दुखणं वगैरे लागून जात ना आणि मग योगासन वगैरे पण असतील ना त्यात.
नाही त्यात योगासन वगैरे नाही होत. पण त्याच्यामध्ये नाही का एक स्तंभ त जे की उभं राहायचं असतं फक्त. दोन्ही हात वरती करून त्याला वृक्षासन म्हणू शकतो. एका पायावर उभं राहायचं अ एक पाय दुसरा त्यावर ठेवायच आणि उभं राहायचं. आडवा अ दोन्ही हात वरती करायच तर वृक्षासनामध्ये पूर्ण म्हणजे जेव्हा वॉर्मप होतं ना त्याच्या नंतरला ते करायचं असतं एक्सरसाईज.
त्याचा फायदा काय आहे. म्हणजे?
याचा फायदा असा शरीर आपलं पूर्ण बॉडीला रिलॅक्स फील होत. आणि ऍक्च्युली हे दुखत ते दुखतं ह्या सगळ्या गोष्टींमधन आपल्याला त्याचा बेनिफिट चांगला होतो की जे तू काही त्रास होत नाही आता काय होत आता काय होता जेव्हा पण आपण हे करतो ते लोकांचं असतं की आमचे न्यूट्रिशन्स वैगरे घ्या तर आमच्या इथे प्रशान कंपल्सरी हायच नाही. तुमी पण - त एखादी अफ्रेश म्हणून आसतं तेवढं घेतलं. तरी पण इट वॉज - फॉर युवर हेल्प -
अच्छा त्याचे शेक्स पण असतात ना काईतरी -
हा मद - शेक नाही घेत हो शेक नाई - घेतले तरी चालतात. फ्रेश घेतलं तर त्यातनं बॉडीतलं पूर्ण हिट घामावाटे भाएर पडतं. आणि सगळं सगळ्यात - पहिले अंघोळ कामाचेच होत.
ओबेस - आफेसने म्हणजे थकवा निघून जातो. ओ - म्हणजे मी जेव्हा एव्हरेज वगरे घ्यायची ना, त्याच्यात आता फ्लेवर्स पण चांगले आलेली असत. दिल ना आणि ते त्यानी म्हणजे वेट लॉस ला पण खूप मदत होते दिवसभर आपण -
हे वेट लॉस हे वेट लॉस साटी आणि सर्वात महत्त्वाचं - ह म्हणजे जेव्हा शरीरातनं घाम निघतो - आणि हा येवढं सगळं होतं ना - वर्कआउट - वगरे तर अ अ - एक स्वतःच्या स्किनवर पण एक ग्लो येतो.
ग्लो येतो हो ऑब्वियसली.
ते कुठे पार्लरला जायची गरजच पडत नाही, नाहीच.
अरे वा! छान छान.
आणि हा योगासन वगरे नाई. घरी घरी मात्र माझे बहिणी वगरे आहेत तर मग - पद्मासन असो - किंवा शवासन असो ते सगळ्या प्रकारचं - आणि -
आणि यात बेनिफिट पण सूर्य नमस्कार पण छान करतो. हा हा हा.
हं नमस्कार मात्र तिथेही होतो सूर्य नमस्कार हे नाव मोठ्ठ हाय. फक्त एवढच कीं.... एवढंच की, जेव्हा योगाच्या क्लासेस असतात चालू. तर, ती सूर्यसन कमीतकमी बारा वेळा, सात वेळा, असं करून घेतात पन आपल्याकडे तसं काय नसत. तरी तर असा यज्ञ् झाला कीं एक पाय जेव्हा मागे येतो तर दुसरा पाय मागे घेतो. सेकंड टाईमला जो पाय आदी मागे घेतलेला हाय तो नंतर मागे येतो. असं ये..... तर हे दोनदा रोज. सूर्यासन होतात. हं सूर्यनमस्कार होतात. आनी... अ. मग पुढे आपल आपल.
तुमचा दिवस छान जात असेल ना रोज. एकदा पन मिनिट झाला कां म ते वाटत असेल ना! गावा ला कुठे गेलेत.
हो. म.
तुम्ही.
हा, नाही ना मग? नाही. मग त्याच्या ऑनलाईन लिंक मिळतील कीं आपल्याला. म ऑनलाईन मी टी व्ही वर लावून द्यायचं. टीव्ही ला कनेक्ट करायच. मोबाईल आणि त्याची हा म ते चालू करायचं हो. हो.
हं छान ये छान ये. चांगल ये आनी तुम्ही ज्या त्या मला वृक्षसन सांगितले ते आपन लहाना.. मुलांसाठी पन करू शकतो. ते लहान मुलांना कस काय त्यांची हाईट वाढत नाही. ते करत नाही. त्यांना जर म्हनजे, हे करायला लावल आहे, वृक्षासन आहे. ताडाच आहे. ते जरी केलं म्हणजे, मुलांची उंची फार वेगाने वाढते. पण त्यात कॉनिनुटी पणा हवा. कंटिन्युटी हवी.
कंटिन्युटी पण हवी. कारण कीं आज करायचं आनी उद्या सोडून द्यायचं. मग त्या गोष्टीला अर्थ नाही. मग तुम्हाला... तर होत नाही ना! एक दिवस केला आनी बेनिफिट्स मिळाला. म्हणजे तूप खाल्ला आनी लगेच रूप आला असं तर होत नाही.
नाय. म्हणजे आता आमच्याकडे एक प्रायव्हेट स्कूल आहे ना, म्हणजे तिथे आम्ही अ दहा एक लेडीज. यायचो आमच्या ज्या योगा टीचर होत्या ना,.. त्या नाय कां कमीत कमी, अ किती? सत्तावन - आठ्ठा वन वर्षाच्या होत्या. सत्तावन - आठ्ठवन नाही त्यांना किती सत सत्तावन्न साठ का बासष्ट रनिंग होत ह आणि म्हणजे त्या सांगत होत्या चालत बषष्ठ रनिंग सांगत होत्या ह त्या एकदमश स््रीम ट्रीम होत्या आणि त्याच्यात त्यांचे दोन फ्रॅक्चर पण झालेली होते म्हणे गच्चून पाय सरकून त्या पडल्या पण होत्या ना त्यानी फक्त- तेवढं सांगितलं- म्हणजे आम्ही डॉक्टरकडे गेलो ना मी फक्त प्लॅस्टर वगैरे तसं केलं आणि म्हणजे दोन मेजर ऑपरेशन झालेले होते मी मेडिसिन जास्त घेतले नाही म्हणे आणि मी फक्त म्हणजे योगासन आहे ना योगासन करते म्हणे तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होत - की म्हणजे बॅकबोनचं थोडस प्रॉब्लेम झालाना तुम्ही एक्सरसाईज करू नका सूर्यनमस्कार करू नका असं तुम्ही आता उठू शकणार नाही म्हणे मी ऐकून घेतलं डॉक्टरांच आणि दीड दोन महिन्यानंतर हळूहळू सूर्यनमस्कार केला मी म्हणजे वॉर्मअप- केलं जेवढं मला' तण ' ये हा -
जेव्हा तुम्ही ताडासणी करणार ना- तर तेव्हा तुमच्या शरीराचं- आणि मग त्याचं संतुष-
हो फ्लेक्सिबिलिटी वाढते हो.
हा उंची वाढण्यास पण त मदत करतात. तर लुकक्ष काय कर ना - एला एककाग्रता वाढत का - आणि पायांचे जे सनायू नसतात. ते मजबूत कर. तसं भर म आणि- ज्यांचं कंबर दुखत मांड्या दुखता गोग्या दुखता यांनी तर भद्रासन करावं. हे सगळ्यात उत्तम हे- त्यांच्यासाठी आहे प्रचले- पेन होणार आहे हा तर त्याच पद्धतीने- हा तुम्ही जेव्हा म्हणणार ना मनाला शांतता पाहिजे आहे आणि- लं विश्रांती पाहिजे दर्शवासन कराव- 'कारण' ते धान धान- जध्याान होतं आणि त्यालाव मुक्त होतं.
हो म्हणजे ती दहा दहा मिनिटाचा आराम आपला- पूर्ण थकवा काढून टाकतो असं आहे न- ते-
'बाथरूम ' आणि - अ तेच सर - तुम्ही भुजंगासन जर केल तर जलचीत असत पाठ दुखते कारण पाठीचा कणा मजबूत करण्यास ती गरज असते. आणि भुजंगासन हे फक्त पसंत कुपोषण साठीचा व्यायाम सगळ्यात चांगला भुजंगासन कराव. जेणेकरून छाती आणि ते फुफ्फुस हे कंट्रोल मध्ये असतात. त्रास होत नई आणि पचनक्षम टमाडो असं आहे. योगा करताना नेहमी हा योगा मॅट टाकूनच करायचा असतो. लोक खाली तसच करतात तर ते कार्य करत नाही नाय हो. तर म आता ज्या लोका त्यांना थायरॉइड आहे ना तर त्यांनी अनुलंब विलंब कराव.
अच्छा
द सगत
हो त्यांच्या शुगर बीपी पण कव्हर होऊन जातय ना आपलं सगळं म्हणजे हो म्हणजे दमा वैगरे आहे ते पण होऊन जात. म्हणजे आमच्या ज्या टिचर होत्या, त्यांनी आम्हाला सांगितल होत तुमच्या शरीराला सवय व्हायला तुम्ही नऊ दिवस कन्टिन्यूटी ठेवा पाच पाच दहा दहा मिनिट करा, एकदा शरीराला वळण लागलं की ती मरेपर्यंत ती सवय तुमची सुटत नाही. हा फक्त तर म एक करायचं की एका वेळेलाच करायचंच तुम्ही आज कराल दुपारी उद्या कराल संध्याकाळी मग कराल
आणि त्याच्यासाठीय त्याच्यासाठी रिकामे पोटी तसही केलेलं कधी चांगलं आणि सगळ्यात महत्वाचे म्हंजे कॉटन चे कप कपडे घालावेत जेव्हा तू
ऑब्यसली ऑब्यसली हो
त्रास होणार नाही.
हो आणि आपल्याला जेवढं झेपतंय तेवढंच करावं ना
हा आता मोस्ट ऑफ लोक हे शीर्षासन करतात पण मग प्रॉब्लेम काय आहे प्रत्येकाला शीर्षासन सन येत असं नाही ना डोक्यावर प्रत्येक जण नाही नाही का
करू शकत नाही नाही
हा
आणि त्याची जरी प्रॅक्टिस केली ना म तई हो तशी जर त्याचा सराव केला हळूहळू ते पण जमत आपल्याला पण मग त्याच्या आधी आप आपलं वजन वगैरे थोडसकतो मी व्हायला हवं म्हणजे तेच हवं आप आपल्याला एक मोटिव
चला तई तुमच्याशी बोलून छान वाटलं बोलूयात आपण पुन्हा
ओके ठीक वेलकम